आवाज येतोय का? हा आत्ता येतोय. बोला, हो हो राईट, राईट.
हा हा, तर ना, फोन ना, थोडा वेळ जास्त चालू ठेवा म्हणजे झिरो सेकंदड येणार नाही तुमच्याव कमीत कमी पाच.
नाही, नाही काल आहे ना, ते कॉल दिले होते ना, तर ते फोन लावलं, तर प्रत्येकीच काय, काय प्रॉब्लेम दाखवत होता. म्हणजे कोणाचे एकशे ऐंशी मिनटं एक्झिट झाले होते. कोण कोणाचे हे झालं होतं, त्याच्यामुळे ते कॉल लागतच नव्हते, पण ते मग झिरो झिरो झालं, पण मग ते पाच कॉल काउंट केले गेले माझे. मग प्रॉब्लेम होऊन जाईल ना?
बरोबर आहे. माझे पण भरपूर झालेत तसे, काहीनी जे लावलं ना, झिरो येत फक्त. पण तस नको यायला. आता तुम्हाला करते ना मी, तरी माझ्या ह्याला झिरो आलो. म्हणजे तुम्हाला आता रिटर्न करू नाही शकत नाही मी, कारण झिरो जिथं आलं ना, तिथे कॉलिंग करायचं नाही परत. म्हणजे त्याला काहीतरी त्यांच्या ह्याला काही प्रॉब्लेम हाय अस समजायचं
हा हा बरोबर. हो बेस्ट बघा ना आता, कारण कालचे पाच चं टार्गेट होतं ना, आता ते पाच पण हे झाले माझे
हम्. माझे पण झाले, तसेच झाले, कमीत कमी सात ऐक झाले माझे तसे.
बापरे, ! म्हणजे आपल्याला मग ते रिस्कच आहे ना, पण
हुं. तुम्ही नवीन अहात का ह्याच्यात? आता, नवीन
हां. बाकी तुम -तुमचे बघितले होते मी मेसेज, ते काही प्रॉब्लेम झाला होता ना?
हा होतच नव्हतं माझं. मी जुनी आहे खूप. एक वर्षापासून करते मी हे. मी अ जुना मेंबर आहे. पण मग ते होत नाही ना माझं होत नव्हतं ना मग त्यांना तक्रार केली मी. मग त्यांनी घेतलं मनावर वाटत नंतर. माझं व्हायला पाहिजल होतं ना, पहिलं लगेच उलट मी तर जुनी होती तर माझं होतच नव्हतं, नवीन मेंबर चं होत तय माझ का बरं होत नाही म्हटलं, म्हणून मी खूप मेसेज टाकत होते. मग त्यांना प्रसनल टाकलं, ह प्रसनल टाकलं त्यांनी मला प्रसनल रिप रिप्लाय केला. पण नंतर परत त्यांचा मेसेज आला की तुम्ही प्रसनल मेसेज करायचा नाही, म्हणून मग ते सोडून दिलं. जाऊ दया. परत आपल्याला काढून वगैरे टाकतील.
हो तेच ना, ते काल त्यांनी हे केलं ना, म्हणजे स्ट्रिक्ट सांगितलं ना -
हा हा हा आणि माझे, माझे पण जास्त मॅसेज होते म्हणून
ते दिसून येतं ना मग
हा हा दिसून ग्रुपमध्येध्ये दिसून येतय ना आ्ही म्हटलं एकच मेसेज करायचा आणि ते कोणी फ्री आहे का तो मेसेज उगंच करतायत लोक काय समजत मी नाही सांगितलं तरी ते कायडतड लागवट मारून देतात दुसरं काय नाही होत
हां तेच ना आणि लव तेच ना आहे ते पण चालू काम बंद होऊन जाईल नाही त्याच्यापेक्षा असं करायचं मासं पर्सनली मेसेज केला ना तर काही कोणाला इश्यू येणार पण नाही आणि कोणाला कळत नाही कोणाशी बोल
जर कोणी बोलल करा तर करायचं पण मग विनाकारण झिरो पण यायला नको ना फायनल होगोलले तर मग काही नाही वाटत
हे बरं झालं तुम्ही मला सांगितलं कारण असे पाच सहा कॉल झाले माझे झिरो झालं मग का तो युज नाही ना त्याच विनाकारण तरच नाही आणि मग पण ते तास हो नाही आणि टास्क पण असं झालं ना ते की पाच कंप्लीट झालेलं दाखवलं आणि
नाही जेवढे म्हणजे आपण वेस्ट कॉल केले ना आपली पेमेंट तेवढी कमी होणार वेस्ट कॉल करायचीच नाही तीस कॉल येते टोटल हा मग ते झिरो आला म्हणजे आपण मायनसला जातोय ना पण एखादा अजून नवीन मेंबर तो ज बोलला करा मला कॉल आपण करू ना पण पणच ते झिरो आलं तर आपलं वेस्ट झाणार असं
त्याच ना नाही पण म
पण काही काही जे पहि तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये का पहिल्या लिस्ट
हो हो मगाशी हो म्हणजे काल टाकलेली बघा ऐक
त्याच्यात आले ना तर जे पहिल्या लिस्टवाले आहे ना अक्ष त्यांनी दोन दोन हजार रुपये काढले याच्यात
हो ना
हा मी आता एका जणाशी बोलली ना तिचा नंबर देल तुम्हाला तिच्याशी कॉन पण तेजे चारच कॉल राहिलय आता त्या तिच्या मैत्रिणींनी दोन हजार म्हण ननचेंर कॉलिंग चा फर्स्ट मेम म्हणजे नवीनच मेंबर ती मी जुून आहे मी तीन हजार कमवले आतापर्यंत याच्यात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
हम तीन काढले आता हे मला सगळ्यात अवघड वाटतय फर्स्ट टाइम वेगळच बघ
हा नाही ते ना बहुतेक जास्त ते ना अ अँप जास्त तर यूज होतय ना त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या ह्याच्या एरर येते
हम्म
असं होत सांगते कदाचित त्याच्यामुळे आणि आपल्याला दहा मिनिटच सांगितलंय ना मग मी दहा मिनिट हे करते प्रत्यकाच
हो कट करून द्यायचा जर आपण दहा सेकंद जाले ना डाई कट करून द्यायचा विशेष नाही दहा सेकंद हा दहा सेकंद होऊ द्यायचे आणि कट करायचा
नाही नाही दहा मिनिटाच सांगितलंय एक कॉल
हं
हा
तुम्ही चालू ठेवा इकडे मी चपाती करते तुमचे सेकध होऊ दया हो
नाही माझे दहा मिनट होऊ दे मग वाटलंच माझं झालं की तुम्ही
हा तुमच्या याला करते तुमच्या याला नाही होतय माझ झरो झिरो दाखवताय हा तुमच्याला नाही होणार कारण परत जर ट्राय केलं ना परत एक माहिनस होईल माझा.
हो नाही बरोबर आहे नाही नाही करा करा चपात
म्हणजे ज्याच्याशी तुमचे झालेत ना दहा मिनिटाचे त्याच्या नंबर द्या मला म. ज्याचे दहा मिनिटांचे झालेत बगा तुमच्या लीस्ट मध्ये बगा. आणि जे झालेत ना मी देते मी तुम्हाला अजून एक नंबर देते आत्ता तिच्याशी बोलणं झालं माझं तिला पण.. ट्राय करा तुम्ही.
हो चालेल मी तुम्हाला..
आहेत का आता जस्ट अस बोला मग मेसेज करा पुढे.
हो मी तुम्हाला दोघींचे देते नंबर माझ इकडे दोघी जणी आहेत काल माझ
मी पण दोन देते एक माझी बहीणच आहे ती पण बोल तुम तशी दहा मिनिट.
हम
एक बहीणच आहे माझी लहान आहे ती पण तिला चालू केलाय तिने.
नाही बरं झालं हे काहीतरी आपल्याला हवंच नाही इन्कम सोर्स
पण ते रिक्स पण ते हे रिक्स्की पण आहे बर का आपण.. म्हणायला गेलो तर.
नाही पण हा नाही पण मग ह्याच्यामध्ये हे पण आहे ना म्हणजे त्यांनी सांगितलेले पॉईंट जे आहेत ना ते स्ट्रिक्ट पण आहेत म्हणजे असं अल् तू फालतू काही बोलणं नाही त्याच्यामध्ये.
नाहीं, नाहीं, नाहीं. आतापर्यंत एक वर्षात मला वाटलं नाहीं कीं माझं लग्न झालं... किंवा बँकेतून पैसे वैगरे कड झाले फक्त बँकेत जास्त पैसे ठेवायचे नाही एवढंच आहे.
नाही नाही ते काय करायचं हो बरोबर. आणि शक्यतो आपण ह्याच्या व त्यांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे पर्सनल इन्फॉर्मेशन काही शेअर करायचीच नाही.
कारण मी याच्या आधी पण एक प युज केलेलं आहे त्याच्यात माझा खूप लॉस झाला. म्हणजे आपोआप उरून बंद पडलं. त्यांनी काय काय सांगितलं पहिले त्यांनी आमच्याकडून मी काढले त्याच्याात कमीत कमी दहा एक हजाराचं काम केलं होत. पण मग लास्ट त्यांनी काय सांगितलंय? प्रोडक्ट घ्यावा लागेल त्या प्रोडक्टच्या मागे तुम्हाला पाच हजार भरावा लागतील मग आपण काय ाक म माझ्या सारखेने मी केलं प माझ्या पाच हजार मायनस लागले वरून अकाउंटच बंद पडल. म्हणजे काही वेळ असं फेक पण असतो आता माझे मिस्टर नाही म्हणतत मला हे.. करायला तरी मी करतेच.
नाही नाही बरोबर आहे नाही मला ना ते आमच्या ओळखीचे... काकी येतना त्यांनी सांगितलं. पण मग त्यामुळे रिस्क नाहीये मी करतेय स्वतःपासून..
हा हे ना हे लिंक मला ते विचारत असण मेसेज होतो का ही लिंक तुम्हाला कोणी टाकली आहे किंवा तुम्हाला कुठल्या त्या मॅडमचं नाव सांगा तुम्हाला कोणी शेअर केलं हे मला आहे ना यांच्या कंपनी ून एक मॅडम आहे त्यांच्याकडून आलय. पण ते आता मला आठवत पण नाही बाकीच एक वर्ष झालंय.
पण चांगलं आहे ना बरेच म्हणजे एक वर्ष म्हणजे बरंच तुमचं चांगलं हे झालं या प
पण कंटिन्यू नाही म्ह आता कंटिन्यू.. दिवस कंटिन्यू नाही चालणार आता हा टास्क जो झाला ना एखाद्या महिन्यात तास येतो दुसऱ्या महिन्यात येतो असं राहतो कंटिन्यू नाही. म्हणजे एक वर्षभर कंटिन्यू काम चाल असं नाही आहे आता हे महिन्यात हाता येणार पण नाही डायरेक्ट दोन महिन्यात दिसेल किंवा पुढच्या महि्यात दिल अस पण एकदम इनकम येते काम
नाही नाही ते बरं झालं तुम्ही मला झिरोचं सांगितलं ते झिरो झालं तर मग काही उपयोगच नाही. मग त्यापचच बेस्ट कॉल होऊन जातात.
वेस्ट होतय तो कॉल.
मी तुम्हाला दोन नंबर देते एकीचा आहे, तो सिमपल म्हणजे साधा नंबर आहे आणि तिचं कार्यवरचं वेगळं आहे, नाटो त्यांना नॉर्मल फोन करून त्यार देतील दुसरा नंबर. आणि एकीच्या कार्यावरचाच.
हम् हम मी पण देते थांबा आता त्या मुलीशी बोलणं झालंय माझं एवढ्यातच. तिने केलाय पण मी पण तिला लावूनही शकत माझं झालंच नाही अलून काही. मी आता माझ्या बहिणीलाच पकडते.
आणि एकाला तीन ऑ ला उडेत ना एकाच व्यक्तीला तीन कॉल पण ते मा ज माझ्या ह्याच्यातून जात नाहीयेत पाच आहेत, पण ते जात नाहीयेत माझ्या ह्याच्यातून.
नाही होणार नाही होणार एखाद्या वेळेस एकीला होतात, तर एकीला नाही होत. आता माझ्या बहिणीला होतय ती पण मला करतेय दोघांच होत.
हा हा चांगलं चांगलं ह्या ह्या अ.
तसं तला एवं काही लहान आहे, ना ती तिला एवढं समजत नाही काही वेस ते झिरो पण येते माझे भरपूर मायनस गेले त्याच्यामुळे.
नाही नाही बरोबर ते तिला फोन करून करून ते झिरो काउंट झाला असेल.
हा हा हा हा ह हं.
बघ नाही का? हा माझा अजून एक. हां पंधरा सेकंद आहे, तोपर्यंत राहू दे काही नाही तुमचं तुमचं काम चालू राहू दे ह्या ह्या हा. हां माझं माझं अजून तीस तीस सेकंद बाकी य होऊ दे. अ माझे दहा मिनिटं झाली की मी इकडून कट करते वाटल्यास. आणि मग तुमचं काम झालं की, मग मला नंबर पाठवा.
चालेल ओके ठेवू?